हॅलो.
आवाज येत आहे.
हो.
हा काय करत आहे?
काही नाही अंग टाकलं होतं.
काही नाही मला ते थालीपीठची रेसिपी विचारायची होती?
थाली पीटची का?
हा.
काही नाही साधेच आहेत थालीपीठ. काही नाही पहिले एक तर ताट घ्यायचं ताटात कणिक एक वाटी कनिक. एक वाटी ज्वारीचं पीठ. आणि एक वाटी बेसन. मग ते त्यात लसण अन जिरं कांढून टाकायचं.
हम्म त्याची पेस्ट करून टाकायची का.
ह फेस्ट कांडून अ. कांदा टाकायचा. चटणी बारीक-बारीक. बारीक पाहिजे अ आपली चटनी. टनी मीठ. जिर. तीळ. हळद आणि असा पतला अस उंडा भिजवायचा.
हम्म हम् एकदम पातळ कि असा घट्ट थोडा?
नाही साधारण असा म्हणजं त्या एक हे घ्या. आपलं दस्ती घ्यायची पोळपाटावर ठेवायची ओली करून.
हा रुमाल.
हो हो हो सुती पाहिजे पण. आणि मग ते ओला करून घ्यायचा. आणि तो उंडा असा पतलाच असतो कि नाही. असे थापायचे त्याचे
हम्म हम.
अ तावा गरम करून ठेव आधी ठेवायचा. आणि तेच्यावरती थालीपिठ टाकायचं.
हा तो रुमालच तसा उलटा करून टाकायचा का?
हो ते प कापडवर पाणी असते. थालीपिठे आपलं ते उंडाणार. आरम असते ना. त्याच्यामुळे ते टाकल्यावर दरते ताव्यावर ह ताव्यावर. चटकून जाते ते मग. आधी तेल टाकायचं तवा वर. जरासाच टाकायच. आणि मग छिद्र पडायचं. बर त्याला पाच- सहा.
बर. बर.
आणि मग त्यात तेल टाकत भाजायचे मस्त. खरपूस भाजायचं.
हम्म
आणि त्याच्यासोबत आपली चटणी करा. हम तीथ. नाही दही आपली आवड मग. आपल्या जर आवडत असल तर टाकायचं दही थोडस. कोणाला आवडते. कोणाला आवडत नाही दही. मग एका वाटीत आपलं तेल घ्यायचं. जिरं मौरी लसुण खुडून टाकायचं. नाहीतर कांडून टाकायच. ठ हा चटणी त्याच्यासोबत थालीपीठ सोबत.
हा हा.
त्याच्यात मग खूप मोठी तीळ टाकायची. ती टाकल्यावर होत आल्यावर मग चटणी टाकायची थोडीशी.
हो तीळ आधी होऊ द्यायचे का?
तीळ होऊ द्यायचे म्हणजे ते खामंग लागतात खाताना
हा हा.
ग ते तीळ चे चटणी टाकल्यावर मग. मीठ टाकायचंच. असला तर सांबार वगैरे टाकायचा.
हा तेलातच?
तेलातच टाकायचा. मग ती अशी चांगली सांबर तळल्या जाते ना. अशी चटणी म खरफूस लागते. मस्तस अस बारीक चिरायच तो सांबार मस्त लागते मग. कोणी मग दह्याची चटणी करते त्याच्यासोबत. थालीपीठ सोबत.
दह्या दह्याची चटणी कशी?
गोड दही. गोड दही आणायचं विकत. किंवा मग घरी बनवलेलं. मग त्याच्या आपलं जर असं हिंग, जिरं, मौरी. अ आपलं हे कडीपत्ता टाकायचा. सांबार टाकायच त्याच्यात पण. आणि तडका मारायचा बस ते पटकन गॅस बंद करायचा.
ह म्हणजे आपण आपल्या आवडी नुसार. त्याच्यासोबत खायसाठी कोणतीही चटणी करू शकतो. शेंगदाण्याची पण करू शकतो.
शेंगदाण्याची करू शकतो. तिळाची करू शकतो. दह्या चा तडका करू शकतो. आपल्याला खाऊ वाटलं ते करायचं त्याच्यासोबत आणि त्याचेच मग त्यात. ता उंडा जर राहिला तसे गोल, -गोल हे करायचे थालीपीठचे. आणि ते ताव्यावर तेल टाकायचं अस गोललंंबे करायचे. अं त्याच हुंड्याचे. खालीपीठच्या हुंड्याचे. लाटायची नाही नुसतं असं गोल करायचं. पण शिंगोळे करता गोल करतो. लंबे करायचे पण. छोटी-छोटी अशी ते पाय टाकायचे तेल आणि पाणी टाकून झाकण उघडं करायचं झाकण ठेवायचं तव्यावर उघडं करायचं आणि मग त्याला चांगली वाफ येऊ द्यायची. ते पण खूप टेष्टी लागत.
हा ते गोंडवळे सारखे का?
गोंडोळे ते जाडे-जाडे झाले की आपले साधारण
हां शिजली पाहिजे म्हणून
ते गोल असतात कंडोळे हे आपले लंबे-लंबे, छोटे-छोटे
हा. फार छोटे.
खरपूस हू द्यायची हे पण मग तेल पाणी टाक
हा, हा.
मस्त लागतात ते मग ते त्या एका हंड्यात हे पण होतय आणि ते ही होते जे आपल्याला खायचं
अच्छा! काही नाही माझे उद्या ते आमच्या ऑफिस मधले सर आणि त्यांची बायको येणार आहे जेवायला. ह. हो मग मी मण होती काय बनवू, काय बनवू मग थालीपीठ बनवाव म्हटलं. अजून काही गोड मध्ये? गोड मध्ये काही स्पेशल काय बनवता येईल मग अजून
गोड मध्ये रवी बर्फी, आहे रव्याचे लाडू आहे. पिठठीचे लाडू आहे बरच काही आहे मग त्याच्यात
एखादं सांग मग काय करू तर उद्या करेल मग.
लवकर जर करायचं असलं तर मग. श्रीखंड आहे. श्रीखंड करायचं घरी मस्त. किंवा मग शिरा करायचा, शिऱ्यात. मस्त केळ टाकायच एखाद. त्याना टेस्ट वेगळी येते केळ टाकाल.
हम्म ह. नाही शिरा मी एक-दोन वेळा टिफिन मध्ये ने दिला होता. तर त्यांनी खाल्ला होता. तर ते पीठचे लाडू डूक सांग मग. त्यांनी कधी खाल्ले नसतील. ते नवीन वाटतात ना.
हम्म पीठीचे लाडू एकदम मस्त लागतात. काय ना ते ओलं गहू राहतात ते आणायची. ओल्या गव्हाची ओल्या गावाची.
ओले गहू ओले करून घ्यायचे का?
हो. हो. हो ओले गहुं करायचे कय पढायचे. पाण्याचे काढायचे चाळणी ठेवायचे. त्याला थोडे लावायचं. नंतर ते जर असं पाणी निथरलं की. एका ओंडीत आपल्या. ते गहू बांधून ठेवायचे.
हा हा.
अर्ध्या तासान. तशे हवे हायत. असे घरातच थोडे सुकू द्यायचे. ते सोकली की मग पिठ्ठी तर मागायची दळून चक्कीवाल्याला.
हम. हम् चक्कीवरर नेऊन आणाय.
हा मग ते दोन-तीन चाळण्या चाळायचे. म्हणजे एकदा आपल्यात गव्हाच्या चाळणीन मुसपिटाच्या चाळणीन.
हम् हम्म ते.
पिठ्ठी- पिठ्ठी जे राहते. ती पिट्टी आपण एक दोन ग्लास किती पाहिजे तितकी. ती घ्यायची, अ तूप टाकायचं चांगलं त्या तूप चांगली भाजायची ती वास येऊ पर्यंत
हा हा.
नंतर मग डिंक तळायचा. काजू, बदाम, विलायची, जायफळ. ह खोबरं. ते सगळं मिक्सर मधून काढायचं वेगवेगळं त्याला पिट्टी मध्ये टाकत राहायचं.
हो वेगवेगळं काढाय
हो हो हो. असे एकदम मस्त डिंकाचे लाडू सारखे लागतात ते लाडू. डिंकाचे लाडू खातो आपण तसे लागतात मस्त. त्यात टाकायचं पिट्टी साखर बारीक करायची, आपल्याला जेवढं गोड पाहिजे ती तेवढं करायचं, मग ते टाकत राहायचं काजू, बदाम. अजून आपल्या काय मनुका चारोळी आपले आपले जे असल ते टाकायचं म.
हम्म, नाही पिठ्ठी आपण भाजतो पिठ्ठी. तर ती कशी समजायची की झाली पूर्ण पिठ्ठी भाजून? हॅलो!
ते कलर बनतील ना, जे आपण जेव्हा टाकली तेव्हा पां री राहते ती, हॅलो!
हा हा हा, हॅलो!
हॅलो!
हॅलो.
हॅलो. आवाज नाही येते हे का.?
हॅलो आवाज येत आहे हॅलो.
हॅलो आवाज नाही येत का.?
येतय आवाज हॅलो.
हा मी काय म्हटलं ती पिठ्ठी आहे की नाही. तूपात टाकायची.
हा हा हा.
आणि तुपात आपली पहिली पांढरी राहते, ती टाकल्या टाकल्या. आणि मग जेव्हा आपण भाजत राहतो तुपात तेव्हा त्याचा कलर बघ. बल बदलत राहते आणि असा. वासही येते त्याचा भास. त भाजताना असा खमंग. शिऱ्यासारखच आपल हो हो. अन तेचा कलरही असा. अं याचा अस असा भाजल्यासारखा येते ना ते. हो लाल होते तो. बस ती वाजली की थंडी झाली थंडी उद्यायची नंतर साखर म तेच ईलायची. आपलं जायफळ टाकून. बारीक करायचं. हो आणि ते बारीक केलं कि मग ते टाकायचं. हा मग आपल्याला काजू, बदाम, बारीक करायचे. मिक्सर मधून करा नाही तर मग आता कटर विटर राहतात, आपल्या घरी त्यांना करा. अं डिंक टाकायचा, डिंकान खूप मस्त चव येते त्याला. डिंक तळायचा आधी हो. हो विकत भेटते तो डिंक.
हा तो तळून घ्यायचा?
तळायचा तू चांगला असा, फुगो पर्यंत मस्त ते तळला कि मग तो मिक्सर मधून काढून. तो पण त्या पीठात टाकायचा. पन पिठी आधी थंडी होऊ द्यायची.
हा थंडी होऊ द्यायची.
हो अन ये.
मग लाडू
तो टाकायचं. मग त्याचे ते डिंक टाकल्यावर ते लाडू बनतात त्याचे.
हा हा. मग त्याचे लाडू करून टाकायचे. बांधायचे हा.
हॅलो.
हॅलो.
हॅलो डिंक टाकली हॅलो.
हॅलो हा.
सर मधून तून परत काढायचं. जर लाडू बांधले नाय गेले तर.
टाकायच का वरून गरम करून?
नाई-नाई तूपला म्हणजे भासताना चांगलं टाक
हा, हा, हा बांधल्या जातात ना मग.
हो नाहीच जर बांधल्या गेल्या ना तर मिक्सर मधून परत काढायचं ते सर्व.
हा हा.
मग त्याचे लाडू खूप मस्त बांधले जातात.
बर बर.
हूं.
हम्म. तेच म्हटलं आता उद्या तेच थालीपीठ आनी णि लाडू करेल मग.
हो-हो त्याचे लाडू एकदम मस्त बनतात.
हम्म. हम्म. सांगते मग तुला मी.
खूप रेसिपी आहे माझो. काय-काय लागताय काय पाहिजे असल तू विचार के
चालते-चालते काही लागलं की मी कॉल करत जाईन.
हो सांग आधी मग काय पाहिजे काय नाही ते. इडली डोसा तर प्रत्येकाला येते. इडली डोसा.
ते त्यांनी खाल्लही असल म्हणून म्हट टल. ते नवीन काहीतरी कराव. ते येणार आहे उद्या तर,